हॅलो हो बेसात बेसाहा बी
हो बेसव काय करता
काय नाही दगाय सवतात
जेव लागे ना
आता नाई जव सकाळी नाष्ट करर्ल
हो का काय करला नाष्टा हो आम् जेवलो या प्रात दिस एक वाजता
आम्ही पोहा करलो.
पोहा करलागे.
हा
ओके आता नाही कि जे वागणार लेट होता एकला
हो हो काही पणा नाही जेव्हा आ अस लेटच होल सकाळी
हा
आता ज नाही जेव्हा मग मग जेव तू
हो का कायला मगं स्पेशल
स्पेशल काय नाही घे काय पनीर मसाला करलो.
हो का तुम्ही करलागे तुमची आई करलागे.
नाही मीनच करलं.
हो का
बगार रईस नाहीक म आणि टमाटा
हां.
बगार राईस नाही करा आत्ता. परवा परवा आमचे बर्थडे राहल का? बर्थडे विसेस करलो होता. आता नाही ख राहता.
ओके.
हां.
कोण ते नव्वे राहावा. सिकावा म्हला. कस काय नाही करत
हां.
कोणता व्हेरायटी राहिल्या अस मसाला तर असे बिर्याणी लो नाहीतशी. करावं मग मी ते करतता.
हम्म. ट्राय करणार म्हटलं त्याने.
हा. ट्राय करत. अे ऑलमोस्ट बेस राहतात पण ना? आता कवर आता फेल होत आता तसे.
हम्म. हो.
हो. युट्यूब मधच देखत.
हा. देखूनच
हम्म.
करत आता.
आता सामान घ्यावा म्हटलं का म शॉपमध्ये जाण्यास की नाहीतर हटामध्ये जाण्यास की.
महिन महिन्याला.
हा.
सामान आणून घेतेत काय काय पाहिल की तसं लिहूतं मला काय आता हम दुकान. आता दुकान जाऊन आता आणून घेतो आता.
हो का? मला आता तुम्ही- महिन्या महिन्याला सामान किराणा आहे
हो. हो. किराणा आता परवा परवा गेलू. लास्ट गेल्या महिन्याला. डी मार्टले गेलो आता. असे ते ते कसे राहतात कि ते काय ए म्हणून.
हां.
आनलो आता त्याचे-
मग जवळ असल तुम्हाला डी मार्ट.
जवळ नाही एक घंटा लागते आता, बसवर जावा लागेल बसवरन ऑटोवर तर मला तर काही भांडी येती राहीना, जाऊच दे.
हो का? मग तुम्ही बसवर गेला का?
हो आम्ही बसवर गेलो, आमची आई, आम्ही, बहिणी आमची, अग आई ते काय म्हणते गो? तशीच आता आता त्याला कोणताही दिवस लागतोया आता तेथे.
आता तिथे सब लोक आके राहता ना.
हो. त्या तिथं लिस्ट- लिहून देऊन जेवा हव काय पाहिजेल ते, नाहीतर आता कोण ते भेटले ते हे घेऊन घेतो आता.
आता अख्खे देशात ते राहतात, कोणता भेटला ते असतात ना.
हम्म हो.
आत्ता जे राहताय. घेतला का म सामान तर ते?
हो फर्स्ट टाईम म्हणून कवर नाही घेवा, त्याने तर सामान कोणात काही घालून घेतला ताई. मल पॅट- किं कारला वगैरेच राहात असे खुल्ला बिकतात ईथ्या डब्याला नाक घालून खुल्ला वगैरेच राहतं. आता त्या हाताने टाकले तर- तुम्ही शेजारी झोपून घ्या म्हणा, झोपायच्या हाय म्हणा ते, मशीन दूर राहाते.
हो हो ए-
अ तसे घालून देणार होते, आम्हाला किती पान देईल म्हणून, घालून देणार की नाही ते. ली बॉल करू राहात ती, पॅकिंग करायची आणि घालून द्यायची ती, आता आम्हाला नाही ठाव ना. अ आम्ही- काय म्हणलो, एक किलो वर्याचं काय केलं म्हणा तर तिने म्हणल आणखी किलो किलो काय नाही. किती घालून दिल्या तिथला घालून देतो म्हणून म्हणला तिला आता. अंधाऱ्या खोती मळ्यात - हा तिथं पॅकिंग करून त्याला आता आम्ही किलो म्हणून घेतो म्हणून किल पण किलो किलो म्हणून हेच - नाही समजत ते. ती झोकून देते, अर्ध्या किलोला - कस ना ते किती यादे- किलोला किती अगदी होते ते पैसे घालून देते त्याला स्टिकर लावून देते मला त्यात तिनं.
ओके हां, ओके, आता कमी नाही झालं म ते?
कमी झालं तिथला आता, काय नाही आता. आता त्या मला फुल्लू माझे आमच्या आम्ही देखून घेतले दोन तीन राहिले काय आमच्या आ जोगून घ्यायचं देखो. करून घ्याऊचेय पण या
नाही नाही आता, किलो पर अधिक राहिलाय क अधिक पैसे नाही घेतो म्हंटला ना तुम्ही. आता किलोपरूचा कमी राहिला म्हणून घे, फिक्स रेट घे नाही तर आम्ही जीएसटी कमी करतो की.
कम करते अस.
हा ते सर मरे
अ दादा की राहान दादा इकला किलोला इकला म्हणा, रहा की.
हो राहतो तर.
अ तिथ त्याला अस कमी करते. नाही तं अस अगदी खेळून घेत अगदी खावले काय.
अच्छा तेच आहे मरे मरे अधिकवले अधीक पैसे म्हंणला म कमी वाले काही कमी करते की नाही म्हण.
ह हो कमी करतो म्हणा आ आता किलोपर अधिक अधिकच घ्यायला, फोन आला की लगेच तुला घेवाले - काय नाही जादाला देते आता.
हो हो.
हम सगळी अशी दुकानाल विकाच अस होलसेलच्या बेहिसाब हे त त्या तेच डिफरन्स आहात मणाच्याने पॅकेट न आम्ही राहिले वगरे रेटला लावत खुले राहाचे वगैरे रेटला लाहहतं.
हो पॅकीटला मंदी जरा अधिक राहते ह
काही किमा हेस याभय ग्रामाल हेस किती ग्राहाला पैसे तिथ राहाला ते काही आम्ही घेतलो हरभरे ह काही घेतलो किल्या होते काही कि एनब रुपल राहिले म्हले पॅकिंग करले. घरलं तर काही. क अरवई क डबबई काही क आलं म दहा रुपय पंधरा रुपये त्या पाच रुपये त कमी आहात मलाडिफरेन हम्म हे झाता.
हो का?
पॅग कलं कोण नाही. घे ना अधदी कोणली घेना. पण नाही सगळ असे खुलं असं. जो कुणाल घेऊन घे कोणाची तई
हो का!
हा
मार सामान मरी गेेत लाग मर
आता आम्ही आधीच लिस्ट लिऊून धरून गेलो. ह्याज घेवा आवा नाहीेवावा म्हण लिहून आता ऊस उस भटल आता घेटल्याकडें आता तिकडडे आता आमची बहीणी तिकडडे जेव आहे. म्हणत बघ ते काय क पिलकन मॅगी ल चचाकलेट बॉक्स लवू काय काय घेतला जात सासल बीसल कोण कोण ते घेतला जात.
हो कितीे वाला काय बिल?
बिल होल तीन हजार चिल्लार किती काय होल
मरे आता शाप म कमी होला. की नाहीत त्या आत कमी होल
अ तस डी मार्ट मध्येच उस्साक कमी बनवलं मा उत्साक तेडला पुस्तकता हम् हम् म
सापूतेडूला काय मर तेती कितीय बिलू
तेते काही की आता आम्ही आता आम्ही नाही दे आम्ही चिट लिहून दिल्या हेच आमच्या घरी आणून देते मला त्या, पैसे देल्या
होम रात बिल ववर तर राहते. ना चिट्टठी ववर हो काउंट करून नाही देत.
अ हेच आता हेच तीन हजार चार हजार आता तांदूर बिदूर ता तांदूर सुर आता त्या पूरा मिळून एक एक बार दहा हजार होण तांदूर घे म काही जोक होता दादा
हो तांंद्र आले आता जास्त रेट आहे.
सातत अनुर आता घेतल्या दिवशी घेतल्या महिन्याला काय क जोग हो जातात नाहीत. आता तीन हजार चार हजार तसे होतात. आता दोन तीन हजार हम्म
आता डीमॅटर्स आता कमी रेट ला म्हटलंचने
हा असं का मिस म्हनवलं आता या परती देखली आता आता पण आता जाना आहे ना तिलंच पडते. म्हणून घेऊ आपण हता
हा
हा आता आता बसवर गेले फ्रीज पण का कण त्यात पण वाहूनय वावात जेवले काय नाही. पण तिथून बस वग ते वाहून जेवावा बाजू उतरून येतानी घरी येत आणि उसक राहतेत नाही तर काय नसे तिथलं पण
आता बं गिंि र आालेवाले्या गमत डयरेट तेत्ि वेला घरी्यान उत्रव से
ह गमत घरी येऊन उतरवश पण आता आता हेच पैसे तिकड जात आता
हा पर देते उ केच राहतात डेमॅट
हम कमीणार म्ह शाप ना आम्हाला दुसर्या दुसर्या आता काय सल्ल नामण तपगत न् नववे का यईटम्स तस त शाप नाने ना भेटत मला जने डीर्ट म्ह ह
भेटतात अख्ख राहतात आम्हीच आता वेचून घेणार ना
हा ते हममी स वेचूगा हवाल नाही ठाऊलस लगत राहाह
तेत्ती भेटनटला सामान नाही आहे रा आके पडकी पडतात बोलल पडतात आम्हाला कोण पाद म्हटला तेथ भेडतात
हो आता एक जागी जाऊन सगळं घेऊन घ्याऊच आता
ह दिस इज बेस्ट आता शॉपला आ एक सामान आला एक सरला म्हणतातत म्हणतात
हो हो त्याची तर सरले कदीशी मंदिर काम करायची पोरी पोरं जाऊन आणनस त्या घाल नस इकड त्या इकडडे जाात राह ना इकडे येत राहणार छणता राहणार सरले कदी हम्म त्या हल तर एक रोजला किती लक्षलाेतात काय त्या हलाय
आता किती होत पर आता डेम जब्वरर आल्या आणि गंमत जब्बर
हो हो जब्बर राल्यास गंमत राहत असते
आ आता जास्त दूर मध आता बस गीस आता सामाान अंतनी कड बससक सीटल गीटल बेरेनयतरस इ बंद नि मन मते सामाान आ अ प उधर आला उभर राहावा सामान राहतना
हो हो गाड घरची वेळ गेलीच राहिली काय तर जमत राहते आता
ह बंडी किंडी रलेकडे जाऊ जेऊन घेव लिस्टधरून जाऊ बेस गमत करूस
हो आम्ही मी आम्ही येथेच घेणार ब सगरी आमची आमची घराकडची सगरी ते तिन संंत डी मार्टो त्याच बेस राह त्या सांगतो मला म्हण आम्ही सगळा एक बर दे ने बाय मा पणा गेलो होती आता हम्म
काही न आता जबर लाल नालावले आणि ग मत बेस राहतेती
हा हा रोलले असेल ना
किती जण येतात त्हाय एकोज डी मॅटो
हो कित्येक जणीसात लहानले तसे सात बुकुल बुकुल समजेत स्कूल स्टार्ट होले ना आता साडे आता त्या बुक कुल घेवाणं पेननल घेणं त्या काही रेनकोट ल घेणं त्या काही का बॅगल वाहन फुल्ल मंद आता
आता फुल्लू राहतात आता त्यात डेमॅटोज कव्वरे हर्ग जरा राहतात
होग ना
आमाला ते दुर आहे. हमालावडा
तुम्हाला दुर हाय.
हा
हम्म
आम्हाला जीमाॅड आहे डीमॅट नाहीता.
जी मार्ट हा तुम्हाला,
हां म्हटले मामूलचे ते आत भेटतात आता,
अ ते ते कमी राहा काररा माझू जी मार्ट कि, जिओ मार्ट
नाही नाही जि ए मॅट
जी माॅट हा काय का आमची बाई सांगला आणि जिओ माठ क काय कि त का ना
काही म्हहात हे अधदी सिटीला मंदी राहतात पाल्लेटूरला मंदी नाही राह ना,
हा तेेच आता आमचे येथ आहेय आम्हाला सुपर मार्केट आहे पण
हो गे
हम्म